हा आवाज येतोय काय ग?
हो, हो, येतोय की बोला?
जेवलीस?
हो जस्टच जेवले. तुम्ही?
हो आत्ता जेवायच, अजून बनवत आहे.
अच्छा, अच्छा.
अख्खा मसूर, अख्खा मसूर म्हणजे? मसुरचे आमटी भात. आता भाकरी बनवणार आहे. हम्म, बाकी आणि काय तू काय खाल्लीस?
मी आज फक्त भात आमटी खाल्ली.
हा.
हा, दात, दात दुखते म्हणून.
हम्म, इतक्या लवकर?
होय. किडलिये सो.
मग दवाखान्यात दाखवलेस की नाही.
ऍक्च्युली त्याच रूट कॅनिंग, रूट कॅनल केलेलं आहे. आणि आता त्याचेे असे टू पार्ट् झालेत. सिमेंट सगळं, सिमेंट भरलेले सगळं निघलेस. तो आता ते, सगळं आत्ता ते काय उपयोग नाही आहे त्याचा, आता ते काढायलाच पाहिजेत.
हा, हा.
हो.
मग ते दाखवून घे ग, त्याच्या लवकर करायचं. नाही तर ते उगाच दमवतो ना. काहीतरी व्हायब्रेट व्हायलाय.
काय झालं? हो फोन येत होता मला.
हा, हा. बाकी अ, तुला म्हणजे पुरणपोळी आवडते का ग?
हो, हो. आवडते ना खूप आवडते.
हा, हा. बनवतेस का?
हो.
येतं तुला बनवायला?
होय येतं.
हम्म हम्म, तेलाची, पिठाची.
अ तेलाची पण येतं, पण आम्ही तर, तर सध्या घरी तरी पिठाचीच बनवतो.
हा, हा म मी पण बनवते. तरी म्हणजे, प्रत्येकाची पद्धत जरा वेगवेगळी असतेच ना. म्हणजे मी तुला तेच म्हणजे मी जशी बनवते त्याची रेसिपी सांगते तुला हा. म्हणजे साहित्य साहित्य बघ काय काय लागतंय, कि चणा डाळ लागते एक कप, म्हणजे आम्ही तिघे जण आहेत, त्यामुळे आम्हाला एक कप बास होत. त्यामुळे आम त्या पद्धतीने सांगते. चणाडाळ लागते एक कप. म्हणजेच हरभरा डाळ गुळ एक कप घ्यायचा किसलेला किंवा बारीक-
ते कधी येतेत बघा.
ची पुड, एक छोटा चमचा जायफळ पूड घ्यायची अर्धा छोटा चमचा, पाणी तीन कप एक कप जर आपण डाळ घेतली तर तीन कप पाणी घ्यायचं. आणि कनकेसाठी, गव्हाचं पीठ पीठ एक कप, मैदा एक कप घ्यायचं.
हा हम्म
नाय, किंवा फक्त गव्हाचे पीठ वापरलं तरी पण चालतय, मी काय करत नाही थोडासा मैदा घालत्या म्हणजे क नाही, ची म्हणजे एक एक गव्हाला चिकटपणा असत तो नसतो, मग मैदा घातलं की हे होत नाही ना हा फाटत नाही आणि किती तू पातळ लाटशील तितकं ते लाटलं जातंय. मग तेल घेते तीन ते चार चमचे म्हणजे मोहन किंवा मळण्यासाठी म्हणं. हम्य, आणि हळद घेते, ळ म्हणजे अ अर्धा चमचा भर म्हणजे छान रंग येतो ना पिवळा सा- मीठ आणि तूप, पोळी भाजताना लावायसाठी छान लागतं तूप, मग मग कृती कशी ए त्याची, म्हणजे अ पहिला पुरण तयार करायची पद्धत सांग कधी, अ पहिला डाळ धुवून घ्यायची स्वच्छ दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची, त्यानंतर अ डाळ शिजवायसाठी कुकर मध्ये, तीन कप पाणी घ्यायचं, ते गरम करायचं, त्यात दूध ते डाळ टाकायची आणि चिमूटभर हळद, आणि एक चम चा तेल घालायचं, तेल घातल्याने काय होतंय की डाळ लवकर कर शिजत्या, हं, मग ते कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या डाळ मऊ शिजवून घ्यायचं, चार ते पाच शिट्ट्यात, आणि मी तो आता काढायचा झाला तर अन. डाळ शिजल्यावर ते गाळणी न त्याचं पाणी काढायचं आणि ज्याला म्हणजे. एक एक जण, कटाचे पाणी म्हणतात किंवा हा येळकोट म्हणत्यात हम्म, एकट म्हणत्यात ना काही गावात, मग ते वेगळं करायचं आणि ते पाणी आमटीसाठी वापरायचं चविष्ट होत्या ना आमटी. मग गुळ कसा मिक्स कराय? च जी शिजलेली डाळ येणा, ति एका कढईत काढायची. आणि त्यात किसलेला गूळ घालायचा, आणि ते मंद आचेवर मिश्रण गरम करायचं. मग पुरण आठवायचं कसं, एक चमचान असं ढवळत राहायचं, म्हणजे सुरुवातीला जरा मिश्रण पातळ झाल्यासारखं दिसतंय आपल्याला पण ते हळूहळू घट्ट होतंय, मग ते मिश्रण कढई सौ म्हणजे, कढईतलं ते मिश्रण चिकटलेलं असं घट्ट होईल तसं, ते सोडतोय ना ती कडई, मग त्यात चमच्या आहे तो जरा समज असं आपण चेक करतोय ना सगळं मग. चमचा जर असं व्यवस्थित राहिला त्यात, की म्हणायचं ते पूरन आपलं बरोबर झालंय, मग मसाला मसाला घालायसाठी हा. म्हणजे मसाले म्हणजे, आपले हे वेलची पूड काही जण जायफळची पुड घालतात त्यात. खरं ते गॅस बंद करून घालायची पूड म्हणजे सुगंध छान येतंय. आणि पुरण वाटायचं म्हणजे ते आता पूरण नियंत्रण असतात बहुतेकांकडे ते असं पुरण घालायचं आणि फिरवायचं. पण मी त्याच्यावर नाही करत आमच्या ते चाळण आहे ना पुरणाची, त्यात गरम गरम पुरण घालायच आणि ते वाटीन बारीक वाटून घ्यायचं. मग छान होते, म्हणजे त्यात एक पण डाळ अशी अखंड राहत नाही.
नाही हो, व्यवस्थित होते.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कणिक मळायचं, म्हणजे पद्धत त्याच कसं आहे.
गव्हाचं पीठ, मैदा, हळद, एकत्र करायच एका परातीत. त्या पिठात का नाही जरासं गरम तेल घालायचं आणि मिक्स करायचं. आणि थोडं थोडं पाणी घालत मळायचं. खूप मऊ आणि असं सैलसर मळून घ्यायचं.
हम्म.
मग ते पोळीचं पीठ नेहमीच्या चपाती पेक्षा, म्हणजे आपण चपाती कसं बनवतोय. त्याला घट्ट असते ना थोडं, त्याच्यापेक्षा जास्त मऊ पण बनवायचं. आणि ते मळलेल्या पिठावर का नाही एक ते दोन चमचा, असं तेल लावून ते व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि ते कापडने मस्त पैकी, असं एक तास... भर बाजूला झाकून ठेवायचं म्हणजे ते पीठ छान होतय. आणि मग... कणकेचा एक छोटा... भाग घ्यायचा चा लिंबा एवढा त्यात, त्याला आपण वाटीचा आकार तयार करायचा आणि त्यात कणकेच्या पेक्षा दीड पट मोठा पूरणाचा गोळा घ्यायचा, नाहीतर काय होतय. कणिक जास्त आणि पुरण कमी घातले की, पोळी गोड लागत नाही ना. आपल्याला.... मग ते एकत्र करून कडा करून त्याच तोंड बंद करायचं.
हम्म
कणकीच आणि मग मस्तपैकी हलक्या हातानं गोल आकारात पोळी लाटून घ्यायची आणि पोळी लाटताना खर तर शक्यतो कडेने लाटायची. हम्म... मग तवा चांगला गरम झाला कि त्यावर पोळी टाकायची. आणि मंद आचे वर दोन्ही बाजूला छान खरपूस अस भाजायचं आणि मस्तपैकी पोळी फुग त्या मग तुपाची धार सोडायची अन् खायचं.
हम्म
मग त्यात तुला असं खास टिप्स माहिती आहेत काय?
अ.. पुरणपोळीचे का?
हम्म
हो... म्हणजे अजा सहसा सगळी तेल वगैरे पोळीला ना, हे.... ह्याने... म्हणजे उलाटने.. ने लावतात. पण आम्ही अ, वाटीनं तेल लावतो, हां. वाटणे तेल लावतो जेणेकरून ते व्यवस्थित तेल पसरतंय आणि.
आणि म्हणजे मुलांना कोण खात नाही ते ते स्वच्छता असताना.
हा फाटत पण नाही, आणि जेव्हा आपण पोळी पलटतो हा फाटत पण नाय आणि जेव्हा आपण पोळी पलट पलट पलट तेव्हा कढईने कडेने. पलटायची जेव्हा आपण मधी घालतो ना पोळीच्या उलातन तेव्हा फाट. कर कडेला घालायचं आणि मग परतायचं वन साईट.
हुम. हाणिम आणि महत्त्वाचं काय आहे म्हणजे गरम गरम पुरणपोळी जे दुधासोबत. किंवा कटाच्या आमटी सोबत छान लागत त्या ना.
हो हो हो.
आणि कानिक म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय, कणिक जेवढी जास्त त वेळ मूरल, तेवढी पोळी मऊ होत्या, आणि तुटत नाही जास्त.
हो आणि तसं पुरण चे स्ट्रक्चर ही लागत्या म्हणजे. केक वेगळा काप.
हा म्हणजे जास्त घट्ट पण नाय आणि जास्त पातळ पण नसतं आहो. .
कारण की जेव्हा पुरण वगैरे एखाद्या वेळेस घट्ट की मग. पा पोळीचा पीठ आपलं कणिक जे आहे ते. पातळ राहतं आणि. मग पुरण घट्ट होतं मग ते व्यवस्थित लाटायला नाही येत मग कडे कडेला पुरण नाही जात. असं होतंय.
होय.
त्यामुळे स्ट्रक्चर हे दोन्हीचं पण व्यवस्थित पाहिजे. पुरणपोळी हे अशी ए की सगळं परफेक्ट असलं तरच चांगली होते एखादा जरी. थोडासा जरी फॉल्ट झालं काय तरी तर मग ते विस्कटतय . असं होतायचये ग. आणि पुरण मध्ये ला थोडं वेलची पूड वगैरे पण घातली की छान लागते.
ह
हॅलो. हॅलो. हॅलो आंधी.